हा येतोय, तुम्हाला येतोय?
हा येतोय येतोय अ तुमच्या इथ आम पोळी डोसा तेण करतात.
नाही म्हणजे करतात पण मला नाही असं काय बनवता येत मला असं त्या रेशेत म्हणजे वेगल पदार्थ नाही अस काय बनवता येत. तुम्ही तुमच्या तिकडे बनवता का?
हो हो बनवतात म्हणजे त्या तांदूळ दोन तीन दिवस आदल्या दिवशी भिजत घालायचं. सकाळी मग संध्याक काळी भिजून झाल्यावर ते पाणी काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं.
हा काय.
मग ते पूर्ण रात्रभर घालायचा.
हे म्हणजे इडली म्हणायचंय का तुम्हाला?
नाही इडली वेगळी. आंबोळी डोसा असते ना डोसा
डोसा अच्छा हा.
हा तस त्या टाईप असत्या.
हा काय हा तांदूळ भिजवून ते दुसऱ्या दिवशी
आदल्या रा त्या दिवशी रात्री भ मिक्सरला बारीक करून घ्यायच. च भिजवलेल्या दिवशी. हा मग त्यात थोडं मीठ, सोडा घालायचं चवीनुसार.
हां.
म आपला तवा असतोय ना आंबोळीचा म ते दुसऱ्या दिवशी हा. दुसऱ्या दिवशी आपण हे करायच त्यावर.
अच्छा.
हा तेल लावून.
आणि आप्पे कसे बनवतात?
आप्पे पण तसचं बनवतात. आमच्या इथं सहसा जास्त ताक असते ना?
हा काय.
ताकात रवा भिजत, भिजत घालतात दोन तासभर.
आच्छा.
आणि मग त्यात मीठ आणि सोडा जरा घालायचा फुगण्यासाठी.
हा काय.
हा.. आ.. मत
ताक अ.. ताक म्हणजे दही.. इ.. चा बनतो की कस काय?
हा. दहीच बनतय ते ताक.
आ.. आ..
हा.
दहीमध्ये, रवा टाकायचा का?
हा दही आपण हालवून घ्यायचं पात तळ आसं पाण्यासार हा फेटून घ्यायचं. त्यात ते रवा घालायचा. केवढा मावेल तेवढा.
आच्छा.
म त्यात जरासं मीठ, सोडा आसं घालायचं.
हा.
दोन तासभर झिजत ठेवायचं ते पी, ते रवा.
हा.. आ..
इजले की अ ते आपलं आप्याचा तवा आसते ना गोलगोल. त्यात तेल उडून ते सोडायचं म.. अ..
आणि हा. काही जणं त्यामध्ये कांदा वगैरे पण टाकतात. पण जसं मी युट्यूबला बग ते आसं. भाजी काय म्हणजे हा भाजी, पाहिजे ते हा
हा. तशा घालाय, नंतर न खोबऱ्याची चटणी.
आच्छा. म्हणजे मी एकदा, बाहेर गेले होते ना फिरायला तिकडे ए खूप आप ते म्हणजे फेमस होते. जिकडं तिकडं म्हणजे आप्प्यांचंच दुकान होत. म आम्ही घरात तिथे गेलो होतो ना फिरायला. तर अ.. म त्यांनी घेतलेलं आप्पे खायला. म मी पण म्हणजे घेतल होत, मला आवडल. छान लागलं तसं ते.
हा हा.
ते सक इथल्याइथं लगेच म्ह्णजे गरमच्या गरम देतात.
होय. गरम छान लागतय ते गरम गरम पाणी. खोबऱ्याच्या चटणीसगट हा
खोबऱ्याच्या चोटणी सोबत दिला होता आम्हाला. छान लागले. तसं आम्ही मी काही घरी करत नाही ना त्याच्यामुळे एवढं काय आयडॅ्या येत नाही हम्.
हम् हम्.
तसं मी, घरी आमच्या शिरा बनवते. शेव बनवते किंव्हा मॅगी असते. शेव हा
हां हां.
शेव असते ना शेव
हा त्याज उपीट काय
लांब असते बघा चॉकलेटी कलरची आणि व्हाईट असते छोटी ती दुधामध्ये करतात म्हणजे आदी तिलात हा आधि तिला तुप्पामध्ये भाजाची शेवला नंतर त्यामध्ये ते गरम पाणी टाकायचं गरम पाणीईईई आणि ती जरा फुल्ली ना कि म त्यामध्ये दूध, वेलची पावडर, साखर आणि ढवळायची म ति चांगली लागते, छान लागते.
होय हा हा.
आमच्याकडे असते, करतो नेहमी
आह..
नाहीतर मग त्यांना मॅगीच लागते जास्त करून ते जॉबवरून येतात ना त्यांना मॅगी आवडते जास्त म मी काय करतेय मॅगी असं सिंपलमध्ये नाही करत त्यामध्ये कांदा, टोमॅटो सगळे मीठ, मसाला, हळद वगैरे टाकते आणि थोडस सोया सॉस टाकते. डार्कवाला हा म छान टेस्ट लागते. हा ती घ्यायची त्याजी छान लागते. ती लाल वाली कस त्याच्यामध्ये सगळ्या असतात भाज्या मग ती या पिवल्यामध्ये हम्म.
हा हा. होय हा.
मग त्याच अन
हॅलो. हा तुमचा आवाज येना झालाय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.